हा मगाशी पावसाचं कायतरी सांगणार होतात मला.
पावसाचं का, का हा ते काय असतं आता. येल येल निनोनी असे दोनही इफेक्ट असते ते.
हा.
मग आता लाणीन म्हणजे आता काय होतं, आपल्याकडे चार महिने उन्हाळा असतो म्हणजे ज्यावेळेस मकर संक्रांती सुरू होते
त्यावेळेस सूर्य उत्तर रा उत्तरा राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू हो तो. मग तेथून उन्हाळा वाढत वाढत वाढत जातो आणि एकवीस दिव एकवीस जूनला बरोबर सूर्य आपल्या डोक्यावर असतो, म्हणजे आपण ज्या एरियात राहतो त्याच्या. मग सगळ्यात मोठा दिवस एकवीस जून, म्हणून एक सगळ्यात मोठा दिवस एकवीस जून असतो.
म्हणजे ते सूर्य आपल्या डोक्यावर असतोय का? बर.
हा एक म्हणून तर आपल्याला ऊन जास्त चार महिने भेटत ना, सूर्य बरोबर आपल्या हितच असतो तो. आणि तिथंच मावळत असतो मग तो पलीकडे जरासं आणि नंतर मग ते एकवीस जून झालं की मग हळूहळू सूर्य परत दक्षिणेकडे यायला चालू होतो आणि अ उन्हाळा कमी व्हायला चालू होतो आणि दिवस छोटा होता आण रात्र मोठी व्हायला चालू होते.
होते हा हा हा.
हा मग आता ह्यात काय होत असतंय, ह्या उन्हाळ्यात आपल्यावरती अं हेचा प्लॅटो हाय, हिमालयाचे तिथला भाग आहे ना
हा हा हा.
त्यांतन प्लॅटो नाव विसर तो लई तापतो भरपूर तापतो.
हा हा.
हवा काय करत असते हवा असते ती अ तापली की हलकी होत असते. आणि मग द जड हवा असते ती हलक्या हवेकडे जाते मग ते वारं व्हायला चालू होतं. मग आपल्या तिकडून ऑस्ट्रोलियाच्या साईडनं खालनं समुद्रातन वार येतेत. आणि मग ते येताना ढग घेऊन येतेत समुद्रावरन बाष्पीभवन झालेले सगळं. आणि ते असे पुढं जात असतेत तिकडं आफ्रिके पण आपल्या इकडचा वरचा भाग एवढा तापतो की ते मग वळून आप आपल्याकडे यायला चालू होतेत मग तो जो जरवर्षी तसंच होतो असतो म्हणजे तापतो. आणि ते ढग वळून आपल्या इकड येत असतेत मग ते अ कोकणच्या किन
हा कोकणच्या किनाऱ्याला लागतेत मग पुढं पुुढं पुढं सरकत येतेत असे मग वरती पूर्ण भारतभर जातेत ते मान्सून. त्याला आपण मान्सून म्हणतो त्या ढागांना आणि मग यल येलनीलला काय होतं ते जिकडून ढग येतात त्याच्या पाठीमागं ऑस्ट्रोलिया ची जी जागा आहे
हा.
तिकडं त जास्त तापायला भाग चालू होतो. मग ते काय होतं पुढं जाणारी जी हवा आहे ती तिकडची हवा हलकी झाल्यामुळं जड हवा तिकडं जायला रिटर्न चालू होते मग ढग तिकडं जातेत आणि मग आपल्याकडं पाऊसचं येत नाही माग सरकतेत. मग हे एललिनमुळं मग थोडसं आपल्याला पाऊस लेट येतो मग ते जो जोपर्यंत तिकडच बरं होत नाही तोपर्यंत तो इफेक्ट राहतो.
हा हा. म्हणजे ते यललीनोचं हे त हे झालं तयार त्यामुळं ते चक्रीवादळामुळं आप आपल्याला पावसाचा यंदा ह्यावेळी पावसाचं प्रमाण कमी आहे का?
चक्र चक्रीवादळ नसतयं एललिनो
मग ते असं ते आ ह्यज्यात व्हिडिओमध्ये का असं दाखवतात एललिनोच वादळ सुरू झालंय त्यामुळ ते पाश्पिभवन होईना झालय आणि ढग तयार होईनात आणि पाऊस येईना असं म्हणजे व्हिडिओला का दाख
कळ आ समुद्रात ना वादळ तयारच होत असतेत म्हणजे आता ते स समुद्राचा जे वार असत ना
हा हा हा. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो हा तेच रेंज कट झाली वाटतं हा बोला.
हा ते समुद्रातनं वारं वाहतच असतेत मग ते समुद्राचे वारे अस म ते फास्ट असतेत मग ते वादळ तयारच होत असतेत मग वादळच एक दोन तीन दिवस असतेत. वादळ असे पाच पा एक एक महिना दिवस पंधरा दिवस राहत नाहीत.
राहत नाहीत तेवढे दोन न त असतात पण भरपूर वादळ आमच्या इथे तरी केवढं वादळ सुटलेलं मधी. आत्ता.
समुद्रात वादळ कसं अस तर पाण्यावरण फास्ट वाहत असत ना त्याला जमीन लागली की. संपून जात मग ते जोपर्यंत किनारा लागत नाही तोपर्यंत ते चालू असतं मग काही त्यावेळेस खूप मोठ्या मोठ्या पण असतेत वादळं असतेत म्हणजे किनाऱ्याची नारळाची झाडं बिडं उकडून टाकतेत ह‌‍‌‌म्म हं कर‌त ते जमिनीवर आलं की त्याचा स्पीड कमी होतो ना एकदम पण ते पाण्यावरनं लई स्पि स्पीड न आलेली असते त्यामुळे मग तिथली घरं बिरं त्यांना त्रास होत होतो.
ते त्रास घर ओढून पत्र घरााच ओढून जातात ते घर कुणाची घर साधे असतात ती पडतात असं होते नाही त्यामु म ते हम्म
करृत आणि मग ते सगळं वारं अस अं तीन महिने पुढे पुढे दोन अडीच महिने पुढे पुढे जात नंतर मग रिटर्न यायला चालू होते ते ढग.
हा हा हा
आणि मग त्याला परतीचा पाऊस म्हणते मग परत जाताना आणखीन तो थोडासा थोडा पडत असतोय. म तेज्याच नुसारच हा मग ते जे हां जशी जशी
तेव्हा वारं आणि ढग पुढं पुढं सरकतेत त्या हिशोबाानने मग पूर्वीच्या माणसनी नक्षत्र तयार केलेत. त्या त्या नक्षत्रेकनुसार मग पाऊस पडत राहतो म्हणजे हा हत्तीचा हत्तीच्या ह्याला रिटर्न याला चालू होतेत बहुतेक हा
हत्तीचा पाऊस आता तरणा म्हातारा झाला ना. मग त्या स आधी सासूचा मग सुनाचा आणि मग त्या शेवट दिवाळीत ना हस्तर्क वाहणार असते ग ते पाऊस ते दिवाळीतून. असतोय थोडा थोडा ला कधी लागतोय कधी नाही ते दिवाळीतून लागतोय शेवटचा पाऊस त्यावेळी त पाऊस माग पडत असणार हाय शेव शेवटच्या ह्याला शेवटचा हत्तीचा पाऊस म्हणला ना तुम्ही त्यावेळी
मते पर परतीचा पाऊस पण असतोय आणि मग ते परतीच्या पावसात मग लोक अं गहू बिहूची पिकं येते पहिली घ्यायची आता पाण्यावरतीच घेतात आता मोटर
आता पाणीच की आता सगळीकडे पाण्याच पिकच असतात जास्त करून पाणीच ऊस. मना गहू ज्वारी सगळं ते पाण्या वलीच पिकायेत आता. कोण आता पावसाचे हे करल आमच्याकडे काय पावसाळ्यात पावसाशीवाय आम्हाला चालतच नाही. आता जरी आता जरी पाऊस नाही लागला तर सगळे आमचं इथल थांबलेच जिथलं तिथ थांबलं. त्या पावसामुळे काय हे हम्म पावसात.
मग ते अ जून महिन्यात पाऊस बरोबर त्या त्या महिन्यात ते ते होत असतं. पण मग हे अशी इफेक्ट आणि लाणीना एक वेगळा इफेक्ट तो आला की मग पाऊस जास्त येतो.
हम्म गेल्या वर्षी ला लाणी नाच ते हे झालं असणार बघा कारण गेल्याविल्य भरप पूर पाऊस होता महापूर आलेले सगळीकड नाय?
हो आणि पंधरा जून ला सुरू झालता हम्म
पंधरा जून ला नव्हे पंधरा मे ला बरोब पंधरा मे ला पाऊस चालू झाल आणि त्या पाऊस चिकलत चिकलत म्हणजे कोरड्या राण्याणी हे टाकतेय तरवतेन टाकतेय ना. गेल्या वर्षी चिखल चिखलत चिखल चिखलत ना मी ते दणं असं हे करत करत टाकलेलेत. आणि ते चिखल चिखलच टाकल निव आ यंदा टाकून सुद्धा किती लेट एक दोन एक महिना लेटन पाऊसआला आणि आला तो आला आणि पंधरा दिवस लागला आणि गेला.
हम्म ते मग लानीना जर आलं ना तर मग आपल्याकडे भरपूर पाऊस येतो तिकडे ते ऑस्ट्रोलिया बिस्ट्रोलिया पेरू बरू असे देश आहेत ना त्यांच्या एककड दुष्काळ पडतो.
ह ह म्हणजे लाहण्याचं हे तयार झालं गेल्या वर्षी मग तसच झालं असणार आहे आपल्याकडे भरपूर पाऊस झाला आणि तिकडे दुष ष्काळ पडला असणार आहे यंदा तिकड पाऊस असेल आणि आपल्याकडे आता काय होते माहत.
आपल्याकडं अवघड ये
यंदा बा अवघडच आहे पावसाचं कसं कसं होतय पाऊस कमीच सांगितलंय. ते हि ज्या सांगत त्यात भाकणूक असते ती ऐकल्याय का कधी भाकणूक असते. ते बाळूमामांची आपपाच्या वाडीची त्यात. म्हणजे ऐकून तरी तुम्ही रीलस तरी वाचत असेल ना. ते येत असेल की तुम्हाला ते आप्पाची वाडीची भाकवणूक बाळूमामांची भाकवणूक ते असतात.
कस असत माण का आपण जे बघतो ना तेच दाखवत तुम्ही जे
म तेच कि त्यात येत ते आमच्या इथं बा जे प्रसिद्ध देवस्थान आहे ना ते वर्षाला भंडार असतो. तिथं ते मग त्या भंडाऱ्यात ते सांगतात. काय ह्या वर्षी घडणार आहे किती पाऊस लागणार आहे कुठलं काय होणार आहे. मग ते गेले ज्यावेळी आता भंडारा होतो त्यावेळी सांगितलेलं युद्ध होणार म युद्ध चालू झालंय बघा तिकडडे ते इराणी इब्रक युद्ध.
युद्ध युद्ध तर चालूच आहे युद् दहा वर्ष झालं युद्ध सुरु हे
युद्ध चालय पण यंदा जास्तच आहे ना ते मग किमती केवढ्या वाढवल्या जाईल दरात तेलाच्या डीझेलच्या सगळ्या आज तरी. बाजार तरी खूपच महाग होता सगळं माळव
नाही नाही आता आता हे हा महिना तुम्हाला महागच असणार आहे.
पन्नास रुपयाेला कोथिंबिरीची पण पिंडी बाजारात.
टोमॅटो बिमॅटो सगळंच माग असणार आहे आता
होय टोमॅटो तीस रुपये पावशर. तर त्या मेथीची भाजी तीस रुपयाला पेंडी म्हणजे आवड तथे आणायच लागते मुलग्याला माझ्या मित तीच भाजी आवडतेया त्यामुळे आणलीच कोथंबीरी काय कोथंबीरी शिवाय स्वयंपाकालाच सवज नाही ना त्यामुळ ते पण आणलंच जरी महाग असलं तरी आणायला पाहिजे नाही.
आणिजे ज्यांच्याकडे ह्या वेळेस विकायला आहे ते ते कुबेरत होते. होय टोमॅटोत
त्याना त्यांचं हेच भारी. होय ते कारण ते माळल्याच. हम्म. मग अ किती मिनिटं झाली? किती मिनिटं झाली?
मी स का सांगतो तुम्हाला झाले की.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
दादा पुढल्या हेज्यावर फो बाजारातून तेच की कोबी मेथीची भाजी. परत. आम्ही गायन ला हिच्या शेंगा पापडीच्या शेंगा कोथंबीर बटाट. ते वांगी टोमॅटो. पालक. असं सगळं बाजार आणला ते मोवढं भेटतात आमच्या इथं मटकी मस. सूर मूग परत तर वटाणा वरणा असं त ती मोड आणल आमटीसाठी.
एका आठवड्याच पूर्ण नाही लागत असेल का ओ तुम्हाला?
हो एक आठवड्याचं आणायचं फ्रीजमध्ये ठेवायचं मग ते आठवडा बर पुरते मग आधीमध्ये आणि संपतं एक दोन दिवस. मग ते आपलं कडधान्य घालायचं मसुरा तेच क मसुरा मूग अस त ना ते भाजी उकडायच्या आणि त्याच्या भाज्या बनवायच्या आणि मग डब्याला द्यायच्या.
ते उन्हाळ्यात सांडगे बिंडगे पण करून
हा तेच सांडगे करता करतोय की आम्ही तिखट सांडग. ते जी आमटी म आता. रोपची घाई चालू झाली की मग ते एकदम करा जास्त आमटी करायला लागते मग ते. गरम गरम कसं दुपारच्या वेळेला चांग लागते चव लागते पावसाळ्या त्या आमटला मग ते. त्यावेळी करायची सकाळची करायची. आणि ते डब्यात भरायचं ते पिशवी घालायची म तशीच राहतेय ते पिशवीत गर किलीत गरम आणि त दुपारना मग सगळ्यांना. बाहेली माणसं असते ती घरची आमची हम्म. हा चाल ते कट करा ना खरा.